हा बोला
हा आवाज येतोय ना
हा येतोय येतोय
हा बाळ झोपलं नाही का मग अजून तुमचं
नाही झोपला अजून
होय मग आता एवढ्या लवकर झोपल्यावर म्हणजे रात्री झोपते का ती
झोपते आहे
हा हा
तसं काय नसते झोपत्या कधी पण
हो हो बरं आहे मग काय
हो
झालं का नाही मग स्वयंपाक वगैरे बनवून अजून
स्वयंपाक अजून भाजी चिरले डाळ लावली
होय
स्वयंपाकाला ल वेळ लागत नाही
हो हो एक हा म्हणजे फॅमिली लहान आहे का तुमचे
तरी आहे की पाच सहा माणसांचे
हा हा आहे मग त्यायमध्ये
काय ते
मोठे आहे म्हटलं तरी तुमचं पण म्हणजे
होय आहे
हम
व
काय नाही ब का निवा
अ बाळ झोपलं
ब झोपलंय बघा बा
हा
हम् या बाळाचं काही टेन्शन नाही शांत असतं ज बाळ
ह ह आत्ता शां तास बी नंतर लय द मोदत
हो ते पण आहे असं वाटतय म ते माझी मुलगी तस जा तणज मो झाल्या आता शांत आप त नाही का नाही आता याला बित क आता शांत हे करेल वाटतं मला पण त्रास देला असं वाटतंय
हो
हम्म मोठ झाल्यालाच लई बघावं लागते आता काही वाटत नाही यांचं
होय आता हे रांगते तर मला हिजा मागं पळायला लागते
हो ना मग त्यांनाच लक्ष द्यावं लागते कारणघ असं म्हणजे कुठं पडले पडले आज खादी वगैरे पडलेले पण काय पण तोडत हलत असते चांगले करत
होय तोंडाात घालते सगळं वर ठेवायला लागते उचलून
हा ते आता माझी पण वहिनची मुल जी लहाानची ती पण बघा आता नऊ महिन्याची आहे ती पण
हम
एलाात एकई लक्ष दहा लागते
हो
नुसतं असं म्हणजे ते लहान लेकर असते ना खाली पडलेलं काय पण तडत घालायचं करत य ते हा ते कळत नाही त्यांना गाण कुसलं असत चांगलं काय त सगळंोंडातच
निम लक्ष हेंजगड निम लक्ष कामत
हम्म
म
आणि कुठेतरी बेड ला हात लावयला हात ते कोपरे असते ती त्याला धरायचं तिथं खेळायचं बरोबर तिनं काय करते चांगलं कुठं जागा चांगलं असते ना तिथं खेळत नाही कुठं म्हणजे असं लागायचं आहे बघा कोपरा वगैरे कुठं असत तिथं जाते हा किती धरायचं त्यांना
मग बाळ तुमच रात्री झपते
हो हो झोपते घ
हा हा
याचं काही टेन्शन नाही म्हणजे असं झोपते दिवसभर पण झोपते रात्री झोपते
हो मण म्हणताय
कधी कधी करता येते ना आपण म्हणजे असं
कधी तर तेवढं करण त्यांना काय होते काय कळत पण नाही बोलता पण येत नाही
हो ना कळत नाही
होय
हम
म
तुमच्या इकड पाऊस वगैरे काय आहे का नाही तिथून
पाऊस थोडा थोडा पडतोय कधी तर आता जरा कमी आलाय तर पाच दिवज ना
हा आणि त्या इथं पण काल पडलंय
हा हा
आता तर आता तर काय नाही
हो
मध्ये तर आवाळच होत नुसतं दिवसभर एक पाच सहा दिवस तर आ बाळच होतो आवाड जरी असलं तरी पण म्हणजे लोक पण आजारी पडत ना आणि ऊन पण नाही आणि काही पण हवामान पण सगळं चेंज असते
अंगुदुतेे
हम्म सर्दी खोकला
आता डिलेव्हरी मु जर त्रासले होते तु तुम्हाला होत असल
म्हणजे कशाच म्हणता म्हणजे तुम्ही
थंडी वगैरे पडली गी
नाही थंडी थंडी तर काही नाहीच इथं
हो
उकडते इकडं नुसतं असं म्हणजे फॅन कुलर पाहिजे
हा हा
हा मध्ये एकदा तेव्हा पाऊस पडलेला मग त्या तेव्हा थंड पडलं होतं बघा काल झालेय पाऊस तरी पण म्हणजे असं उकडतंय
हा
हो लाईट पाहिजे बला काय म्हणजे असं बरं वाटतंय
होय
हम तुमच्या इथं उकडत नाही का म्हणजे काय ऊन वगैरे कमी आहे का तिथं
तरी आज कालपासून जरा उकडते
हा तेच
आज पण गरम मिल तलय
चे
हो आज ऊनू तर जास्त
हे वाटतच नाही म्हणजे असं काय पावसाळा हा
पावसाला होय नाही वाटत
आता या या दिवसात म्हणजे किती पाऊस पडत होतो कुठं पाऊसच नाही उन्हाळाच आहे अजून तेवढं गरमी
होय
आणि तुमच्या इथं ते मशीन असल्यामुळें पण म्हणजे असं जास्त हे असतंय म्हण क
होय होय इकडं गरमेल असते होय ल गरमीे असते
थंडीचे दिसतात तेवढं थंडी वाजत नाही ना तिचं
तेवढी ते पण असं म्हणजे कौल वगैरे असले ना घराला तरच वाचत नाहीतर पत्र असले की नाही गरमच होते
हा त्यांनी कसं आता बघा खालीचं आमच मावसचं कसं आहे खाली मशीन त्यांच आणि वरनी राहत ते मग मग ते थंडी तेवढ नसते म्हणजे गरम असते त्यांच्या घरी मशीनमुळे असं चोवीस तास काय चालूत असते त्यांचं
होय त्यांच्या स्वतःच आहेत का म
काय म्हटला
स्वतःच माहागाय का
हो हो स्वतःच येते
हा हा
त्यांनीच करते ते दोन टाम करते ते दोघं पण आहे ते ना म्हणजे काका पर काकाचे भाऊ असं
हा हा
दिवसा एक्झाम संध्याकाळी एक्झाम अस
होय ह अ जेवताय का ते मग
देवाळीच अजून साडेआठ वगेरे वाचते ती
या या ज निी नि घालतो का तो
उशीिर नाही जते
होय
हा तुम्ही लेट करताय ना म्हणजे लवकर होत तुमचं जेवण
आम्ही पण दहा वाजते कि साडेनऊ दहा
शीर होते का तुम्हाला
होय उशीर होत आहे आमचं टायमिंगच आहे गाळच
सगळ्या असं म्हणजे मिळून देवत असेल म्हणजे सगळे आल्यावर वगैरे अस
होय होय सगळे मिळ
छान वाटतंय तस हम्म आमचंणथ माहेरच कसं पहिलं जॉईंट फॅमिली हो खूप जण होते सगळे घरी एकीच लोक होते
हो
हा हा म आ त्या नंतर नाही एक एक का दोन वर्ष झालं म्हणे वेगळं झालं ती
हो
हम्म
सगळी मिळून होत पण
हा एक म्हणजे तीस वर्ष तर बघा मिळून होते याने
हो
हा जॉईन होती परत नंतर वेगळे झाले आता्
हम्
म्हणजे असं मिळून राहिल्यावर पण म्हणजे खूप
होय छान वाटतेय हम् मग आता तुम्ही घरी दोघंच असताय का
मी आता म्हणलं ना जॉईंट फॅमिली हे माहेरच तिकडच सासरच क तेवढं नव्हत आत्या मामा आजी येते होती आजी वारली आजी वारून एक वर्ष झालं त आणि आत्या मामा काही त्यांनी त्या पाच वर्ष झालं म्हणजे पर हा म्हणजे आता मी दोघच म्हणे ना हे दोन लहान लेकरू आमची धीर असते ते त्यांचं पण लग्न झालंय त्यांनी मुंबईला असते तिकडें
होय कोरोनात म्हणजे कोरोनात झाल तर काय
कोरोना झालं नव्हतं त्यांना काहीच त्रास नव्हतो उघं म्हणजे कायत ते आमचं मामांना झालतं वाटत कोरोना थोड झाल्यावर त्यांनी गेले ऍडमिट वगैरे होऊन याव चार दिवसात कमी होईल म्हणून मग त्याने काय केेले आत आय सीयु त टाकले ना.
होय.
मग तित आत टाकल्यावर त्यांना परत काय बाहेर यायच चान्सच नव्हते म्हणजे आ तेव काय माहिती कुणाचं म्हणजे काय कळतच नव्हतं डॉक्टर का हा मग तस होत ते. मग त्यांनी पहिला वारले मामा आणि परत आत्याला पण काहीच त्रास नव्हत तिला फक्त दम लागत होत म्हणून तिन म्हणली काय नाही जाऊन जरा म्हजे ऍडमिट होऊन येते असं म्हंटलं तिन.
होय!
मग तिन पण गेलेल तिकडेच काय करताय.
काय नवच.
हम्म!
माझी आत्ती पण तसच वारलेली. माझी पण आत्ती चुलत आत्ती होती ती पण असं आजारी होती म्हणून गेलती मग कोरोना झालाय म्हणून तिला पण ऍडमिट केलं.
मग काय तर तेव्हा तसंच करायचं काय आजर थोडं जरी खोकवलं तर पण कोरोना काय झालं तरी पण कोरोना!
सहज दाखवायला म्हणून गेल ति तर ऍडमिट करून घेतलेल तिला.
मग हेना पण माझ्या आत्याला पण काहीच नव्हतं अजिबात काही नव्हतं फक्त तिला दम लागत होत ते ती थोड जाड होती पण दम लागत होत जाऊन म्हणली मग काय त्यानी कोरोना झाला म्हण तिथ ठेवून घेतल्या
होय!
सोडत पण नव्हते की!
सोडत नाहीत होय.
हा मग एकदा गेलेला माणूस तिकडच असं होतं तेव्हा.
त्यांना दोघांना पण जर असं हॉस्पिटलला म्हणजे असं घेऊन नाही गेलं अस ना त्यांना म्हणजे काय झालं नसतं. आता नशीब म्हणायचं तेवढंच त्याचं आता.
होय. म
अजून काय म्हणताय मग?
काय नाही.
हा!
मग जेवण
चालतंय परत करू का मग कॉल?
हा हा चालेल.
हा ठेवू का मग?
हा हा ठेवा.
हां!